त्या सगळयाच्यात.
हॅलो. अं, हा.
ह, कळाली का माहिती?
हां.
कशी होती?
आं.
कशी होती माहिती?
चांगली होती.
हा. का मम्मीच काय चालुय?
आं?
तुमचं काय चालूय?
काही नाही. भांडे- कुंडे आता आवरती. चहा पाणी झाला आता, दुधाच वर ठेऊन देते.
ही त्रास काय झाले?
आं.
चिप्सं कसं काय झालेय?
चिप्स भारी झाले. तू आता पूर् मलाच फोन करील. आ वीस मिनटं तू,
काय चाललं ते सांगा.
आ काही नाही. हे चालूय आता, आवरतेय घरातलं.
बरं, बरं. मिटिंगला किती वाजता गेल्या?
अ मीटिंगला मी, बारा वाजेला गेली होती.
दोन वाजता कास काय आले?
अगं, मग मी, आले मग काम होत.
गाडीवर का?
हा, गाडीवरच गेलते ना.
कोणाच्या?
आमच्याच गाडीवर गेलते नि का. तू बसेल नव्हती तेव्हा.
होय, तुम्ही तर पाई- पाई दिसल्या मला.
हा पै- पै कधी, पाहिलं तु माला?
दारातून आमच्या.
मग, तुमच्या घरा पूडून गेले न मी.
हाव ना मग पई, पई गेल्या ना.
नाही ना पई, पई नाही गेल्या ना बाई. हम्म, पई न गेले
हो का?
हम्म, चहा पाणी झालीत काय? हाव चा पैजे का तुला?
घ्या ना.
येऊ च्या प्यायला.
हा.
बाकी काही नाही मी गायत्री बोलली मला तुम्ही खुलताबादला गेल्या. मी म्हटलं बाई नाही तु ही मम्मी पाई, पाई गेली शाळेत गेली म्हणल.
बाजार साऊन गेलते ना.
मी समजते खुलताबादला.
नाई.
बर चालल गीताकान केला फोन ना वापर विचारपूस करू.
हा.
दहा बाया हो म्हणल्यात तर करून घेऊ.
हाव ना पाऊन विचारून घेऊ त्याले काय म्हणते काही नाही.
हम्म.
हम्म, तेच चालु होत तिला वाटलं होत आपण घेऊ. पोखरात गाव येल हे आपल्या पोखरा तर्फे बी होऊ शकता आपल.
हम्म.
म्हणजे ताई हाव म्हणान लगेच.
हा मग ते हुती ते तर म्हणे टॅक्टर घेते मी. हम्म. तेच
आज कली पोरीला सुट्ट्या लागल म्हणे उद्या सुट्टीये म्हणे शाळे
हा.
लग्नाला?
हा.
तुम्ही जाणार काय?
नाही, नाही मी काय ले जाऊ?
का स्वातीचा फोन आला होता सकाळी
हां. काय? हा. हा ते मला हि म्हणेना गीता ती म्हणे मला ते ही आपली व अरुणा ती कॉल करायच म्हणे.
हम्म, हम्म, हम्म.
हम्म चालल ठेव मग. कट करू का? कट करू का?
दामू काका बसलेले आहे वोट्यावर.
हाव का, काही नाही आता आवर ते ना मी आता स्वयंपाक पडायची तयारी.
हा, झालं आता किती वाजले पाच वाजले.
हाव ना पाच वाजले मग आता काहीतरी करां लागेल ना.
आज शुक्रवार ये.
हम्म, मग काय ये भाजी.
काय करते भाजी?
शौग्याच्या शेंगा.
हलंच्या
नाही. पिवळ्या पिवळ्या पिवळ्या.
मसेला छान लागत्या.
नको मला तकलीफ होती.
हा
हा,
काय तकलीफ होती.
पोट दुखत माझं पोट.
ह ह हा, ते टाकून द्यायची वाजता चुलीत.
हम्म, गलं ब गलं
यामुण ताई आल्या होत्या माझ्याकडं.
काय म्हणली.
तुम् घरी नव्हते आता येणार तुम्ही.
हा, म्हटली ती भेटली तेतील मला भरती झाली आता शाळेत जाऊ दे.
हा,
हम्म,
ह घच्या
तिला म्हणलं होत ती नाही म्हणे ना.
हो ना पहिले त्या म्हली मी पहिले नाही बोलले म्हणे त जाण नंत रा हा म्हणले.
हम्म आ, तन मीसिवन गेल दुसरे.
तुझं झालं नंतर दुनियात हाय म्हणलं.
तिला म्हटलं होत ना पहिली हा, हो,